आता आला की,
होय.
हा बोला की, तुम्ही काय करता?
माझं केकचं आहे, आईस केक घरात करतोय मी.
हा
आणि ब्लाऊज शिवतोय.
ब्लाऊज पण शिवतांय, म्हणजे कशा प्रकारचे ब्लाउज शिवताय, कोणत्या-कोणत्या प्रकारचे.
सगळेच प्रिनसेस कटोरी सध.
ह.
त्याच्यावर म्हणजे डिझाईन ऑल. हलडिझैन सर. आरीवर्क नाही आरीवर्क शिकलेला नाही.
हा म्हणजे ते वेगं असतं काय्लाजच्या या्याे.
होय म्हणजे त्याला सगळं य. हातावं सगळं म्हनी ते लावायचं ते नाही शिकलेलु मी.
त स असतते का हा हा ठीक आहे. आणि केक मी हाऊस वाईफ आहे तसंच ब्युटिशियन पण आहे.
हम हम.
म्हणजे घरीच चालवते होम सर्वि्हस करते म.
हम हम घरी जाऊन काय.
हा घरी जाऊन होम सर्विस करतो प्लस मेकअप आर्टिस्ट आहे.
हम् हम्. मी पण केक करतो आईस केक.
ह कोणत्या कोण तुम्हाला कोणता म्हणजे तुमचा. पर्सनली कोणता फेवरेट आहे फ फ्लेवरस.
आमच्यात सगळे म्हणजे घरात आम्ही बटर कलो कशी करतय. हम् बटस हो.
त्याच्याबद्दल काय माहिती सांगू शकते ना म्हणजे कसं बनवायचं काय.
ते होय ते प्रे मिक्स भेटते येत यार.
हा.
विचर्गंजीत आपल्या. तिथून घे हा इचडक्यांचे ते दूध पाणी मिक्स. करून त्याच्या तसं ढवून तशी ज ठेवा लागते.
हा.
आणि क्रीम काय त्याची मशीन असते आप आपलं तुम्ही सेटिंगलानी कशी मशनरी असते. तर तुमच्या.
हा.
तशी हला पण मस्त. नरी य प मशनरी वरती. क्रीम फेटायची.
हा.
आईस केक चे.
मग क्लास वगैरे घेतताय का तुम्ही केकचे.
नाही.
ऑर्डर घेताय का फक्त केक.
होय ऑर्डर फक्त.
हम् हम्. तरी आता मग के कितीपासून स्टार्ट आहेेत तुमचे केकचे प्राइज.
आमच्या हीथून तरी अडीचशे रुपयला अर्धा किलो हे.
पासून तर ना अडीचशे पासून.
हो.
त्याच्या खालच्या पण वजनाचे घेतात काय अर्धा किलोच्या पुढचेच.
पावशेरच देतोय म्हणजे बारक्या पोरी तेन असल्या तर पावशेरचा. ते पण कस लईच माग लागली तर नाहीतर मग ते परवडत नाही ओ.
होय जास्त कमी होऊन जातय वजनात ना.
होय जास्त कमी म्हणजे कसं जरा जरी आता आपण बेकरीत आणाय गेलो तर त्यानी बरोबर अस मापानच देत्यात. तस हे नाही हे जरा तरी एक्स्ट्रा होतयच.
होय
त्यांच्यासारखं आपल्याला बनवताच येत नाही ते माप माप जरा ना जरा एक्स्ट्रा असतय. आमच्या वहिणी करत होत्या
मम
त्यांच बघून बघून मी करा लागले.
हा ठीक आहे, चांगलाय ना मग ईन काही तर होतय ना इनकम त्यात ना
इनकम होतोय सोडा खरं काय मला पण जर प्रेग्नेन्सीत मध्ये हे केलेलो मी पण
हम्म
बंद केलं ते बंदच म आता आणि चालू केलय.
ठीक आहे म्हणजे ऍडवटाईज वगैर करायची फोटोज वगैरे टाकायचे स्टेटसला, स्टोरीला.
हम्म तस करून भेटत्यात ना होय हो हो ऑर्डरी म आहेत सोडा जास्तीत जास्ती इकड. का तर खेडगाव लागल्यामुळे ऑर्डरी भरपूर आहेत आमच्या इथ तून बाहेर म्हणजे हायवेसन आत यायला एक किलोमीटर यायला लागतय.
होय
आतमध्ये त्याच्यामुळ हे होतंय ते माणसांसनी ते इथल्या इथच घेत्यात नाही मग.
होय जाऊन येऊन खर्चा पेट्रोलचा वगैरे सगळं एकूण एकच पडतय ना ते
होय आणि कसं तुम्हाला बाहेर खायला गेलो असतो तर निसता स्पंजी ह्याच्यात बेकरीतला आणाय गेल असत तर नुसती क्रीम तसा हिथ आमच्याकड घेतलसा तर नुसते म्हणजे बघीच की बेसच नुसता
बेस जास्त असेल, क्रीम कमी प्रमाण हा हा ठीक आहे मग आतापर्यंत कोणत्या कोणत्या फ्लेवरचे बनवलाय केक तुम्ही
माझ्याकड ज एकूण पंचवीस फ्लेवर आहेत बघा.
ऐकूण पंचवीस फ्लेवर आहेत काय?
हो
म्हणजे वेगळं व्हरजन म्हणजे जस ऑर्डर प्रमाणे येतील म्हणजे समजा कोणाला कार्टून की त्याच्या वर एचडी वगैरे असं
होय होय सगळ सगळ ऑल म्हणजे मी आतापर्यंत तर केलेले केक केक दोन हजार केक केलो असेल मी एक सहा महिन्यात होय सहा महिन्यातच दरोजच्या नाही नाही म्हणलं तर मला एक तीन -चार तीन- चार ऑर्डरी होत्या.
दररोजच्या हम्म हम्म यात चांगलय न म मग आणि आणखीन दुसरं काय करताय मग
नाही काय घरातलंच आता काय माझं प्रेग्नेन्सी मध्ये जरा हे झालेलं त्यांच्यामुळे मी आता माझ्या ते केकच पण थोड दिवस बंद केलेलो आणि चालू केली आता एंगेजमेंटची एक आलती ऑर्डर ते झालं मग आपली आपली स्वतःची तर ब्लाऊज होत्यात म्हणून मग स्वतःची स्वतःची शिवा लागलोय बाहेरची काय घेत नाही अजून हयाच्या आधी ते पण घेत होतो तरी पण दहा पण दहा बारा वर्षं दहा वर्षं झाले असतील बघा
अ शिवण क्लास करून
हो
म्हणजे लग्नाच्या अगोदर पासूनच करत्यात हा हा ठीक आहे माझा पण झालं शिवन क्लास खरं मी नाही करत मशीन नाही म्हणजे मला मी मशीन वर बसायला नाही आवडत
ह एकेकांच्या आवडीवर असते
हा कधी तर येतात मला ब्लाऊज वगैरे शिवता पण नाहीच मी माझे पण शिवत नाही बाहेरचे तर घेतच नाही
आपले आपले तर शिवायचे हो म्हणजे का तर तेवढी शिलाई पण वाचत्या म्हणा आणि आपल्याला पाहिजे तशी डिझाईन पण होत्या त्यात नाही
होतय डिझाईन खरं मला कसं मला नाही आवडत मग एक ब्लाउज शिवायला आठ दिवस जात्यात मला माझं माझं शिवायच मी घेतलो तर आठ दहा दिवस निवांत पाहिजेल तवा शिवतोय बसू वाटलं बसा नाही तर नाही असं तुमच्याकडे काय मग आणि काय पिकोफॉल वगैरे पण करताय काय
पिकपॉल करतोय मम्मीच्यात तवा करत होतो इकडे आल्यापासून मशीन घेतलेलीच नाही
हा
तिकडली म्हणतात नाही जा खंर तिकडलं कस सगळं घेऊन यायचं आपण हयना काय बरंच झालं मग हयना काय बरंच झालं मग म्हणुन नाही आलं तिकडंन
हा तिकडचं आणुन वापरण्यापेक्षा आणि आता ती जुनी पण झाली असेल आता एवढं वर्षापूर्वीच म्हटल्यावर
होय तिथं काय कोण वापरत नव्हतं मीच वापरत होतो नाई म्हणजे शिकायसाठीच घेतलेलं
हा
खरं नाही त्यांची त्यांना असू दे
हो
आपल्याला काय आज न उद्या भेटल होय आणि ती कशी जुनी मशीन आहे चांगली क्वालिटी आहे आता काय मशनरीमध्ये पण फसवाय लागलेत माणसं
फसवणूक जास्त एकच डुप्लिकेट कंपन्या वगैरे असतात करतात हम्म मग आणखीन काय
काय नाही बघा
फिरायला वगैरे कुठं आवडतंय तुम्हाला
ह फिराय का नाही आम्ही घरातच असतोय बघा आवडतंय कारण कामामुळे मिस्त मित्रांना पण जमत नाही.. त्याच्यामुळे तुम्ही कुठे शिकला शिवणक्लास हचा ब्युटी पार्लर कोर्स
अ इथं म्हणजे आमच्या इथं श श हेज्यात शिकलोय गावातच आमच्या
हा हा..
झाले शिवून पण आता सहा महिने कंप्लीट होतात म्हणजे मेकप चे हा जस्ट एक सिक्स मंथ झाले तरीपण
हम् म्हणजे ऑरडरी चांगल्या आहेत काय तुम्हाला?
होम सर्व्हिसच करते मी माझं स्वतःच काय अजून नाही आहे पार्लर कारण माझ अजून माझं- कायच आहे पुढं आडव्हान्स वगैरे जोपर्यंत मग ते शिकायचं मग स्वतःच एकदम चांगलं म्हणजे असं स्टार्ट करायचं माझं म्हणं आहे अकॅडमी वगैरे टाकून
ह म्हणजे तुम्हाला आवड आहे शिवण यच्यातच
हा पार्लरच्या हेच्यात टच म्हणजे नटणं थटणं तर पहिल्यासूनच आवडत होत मग त्यातच शिरलो
हा हा.. आमचं काय म्हणजे आमच्यात मला मेन लिपस्टिक आवडत नाही बाई आमच्या मिस्टरासणी आवडतय की बाई तू हे आणून देते तरी म्हणजे कुठत बाहेर गेलोत की घेऊन येतात तर मला आवडत नाही अजिबात
ठीक आहे.
तेनी म्हणतात तू करत जा नाही मला आवडतच नाही म्हणजे कस आमच्या तिकडं तिकडं मम्मी पप्पा तेन साधी सगळी, आदीची माणसं म्हणल्या आणि ती जरा साधीच कि
होय..
त्यामूळ आमच्या पप्पांच काय म्हण कि तुझ्या चेहऱ्यावर कायतरी उटल त्याच्यामूळ पोंड्स पावडर शिवाय फेरन लावली सुद्ध मला लावून देत नव्हत पप्पा आमच
फेरण लावली तर चांगली नाहीये स्किन ला आपल्या
हो अजिबात म्हणजे संतूर साबण एक मी वापरायची त्याच्या ऐवजी मला पप्पांनी आमच्या काही सुद्धा म्हणजे आता माझ्या लग्नास सुद्धा मी हे केलं नव्हतं मेकअप अजिबात नाही मला आवडतच नाही
हा..
आणि आत्ता एक हेणी कुठन तरी पावडरचा डबा आणला कोणता आहे तो पण मला म्हणजे कुठला आहे हे पण माहित नाही तर मी लाव म्हणालतो नाही मी पाऊंड्स पावडर शिवाय मी पावडरच लावत नाही बहिणीच लग्न झालं परवा तिच्या लग्नात तेनी फाउंडेशन तेन वापरले मला आवडतच नाही म्ह मला नक्कोच तुम्ही काय लावायचस त लावा म्हण
हम् असतय एकेकांना प्रॉब्लेम आता आम्हाला मेकअपला लईच खरनाक आवडते.. आम्हाला जरी इथल्या इथ तर जरी कुठं जायचं असेल तर तास आम्ही आरशासमोर मेकअप करायाला तुमचं भारी ना खर आवरल कपडे घातलेत चला
तेवढंच काय पाउंड्स पावडर दुसरं काय नाही मिस्टर तर आमच सारखं म्हणतात एक एक बायकासनी तर दहा दहा एक एक तास तास भर आवरत बसतील खरं तू नाही नाही नाही नाही जमणारच नाही गा आणि हेंच्या आधी माझा आवरतय आमच्या सासूबाई तर होय, आमच्या सासूबाई, लग्नात पण लागलेल्या तू मेकअप वालीला बोलवतो, तू मेकअप कर, नकोच म्हटलं, मला आवडतच नाय.
हम.
आमच्या दिराचं पण आता, उद्याच्याला श्राद्ध य ओ, त्याच्यामुळे जरा गडबड चालूय ये घरात.
हं.
पहिलंच हाय त्याच्यामुळ, त्याच्यामुळे जरा फरशा-फिर ते आज उशीर झालेय ले, इथे हाळदी कुंकवाला, एका जागी सांगितलेल
हम्म.
तिथनं जाऊन यायला, झाला उशीर, न आत्ता फरशी चालाय बघा, अजून भाकरी करायच्यात, नस
ठीक हाय, झालाय कॉल, मी तुम्हाला कॉल करते, थांबा आता.
हा हा माझ्याकडन, काही कट होत नाही, तुमच्याकडंनच करा.
हां, ठीक